हॅलो हा ब काय नाही कसले जेऊ नकतात हो झा
नाही अजून आत्ता आले मी पण आता जेवायचं
तुम्हा
जरा सावरा हो कॉलेज वर होते आले म्हणजे आता खाली जरा
प थांब हावा हो आधंगाच बोल
जरा मुलासने अभ्यास लिहून द्यायचा होता अभ्यास लिहून दिला त्यासनी थोडी साफसफाई करायची हो तरता साफसफाई करायला लागली आता जेवण करायचं मग तुमचंेला सुट्टी नाही झालं अजून आता जेवायचं
काच मरू
नाही गेला छु्टी वर
किराणी वरू
अ गेलेला की जाऊनला
हम हम हम ह बर
अजून मग झाली सगळे तुमची स्वयंपाक झाला सकाळीच करून गेले स्वयंपाक आता आल्यावर साफसफाई केली आणि म आता म्हंटलं साफसफाई करून जेवायचं ति पप्पाचे ना जेऊन गेले
ववेकय
हा मिस्टर गेले सासरे जेऊन गेले सासूबाई अजून जेवायचे आमच्या
हा हा अ नला र इेत कामत
कामाहून आले आहेत खाली
हा ह काय केलंय स्पेशल
स्पेशल काय आज काही नाही आज सोमवार त्यामुळे काही स्पेशल नाही अ सकाळी काही ढबू मिरची भाजी केलेली आणि
ह
मुगाची आमटी केली आणि परत ससूबाईने थोडस जरा वांग केले ना
हा
भाजी थोडी कमी पडली सकाळी नाश्त्याला आणि जेवणाला पुरली नाही त्यामुळे आणि वांड्याची भाजी केलेली आता
हा हा डबल स्वयंपाक करून क कॉलेजला गेलीस
डबल मी नाही केलं सासूबाईनीच केला सकाळी वांग्याची भाजी मी सकाळी तेवढं ून गेले ग मिरच्या आणि मुगाची आमटी करून गेलेले सकाळी कॉलेजला ला जायच्या वेळेस
हा हा हा हा ह
मलांतरना सासूबाहिणी पली एक काय ते कसं झालंय टीईटी ची एक्झाम परत पवित्र पोर्टल एक्झाम सगळ्यांच्या डेटाने सेट एझम डेट सगळ्या एकदमच लागल्या म्हणजे माग पुुडं मागं पुुडं आहेत त्यामु त्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली आणि आता ते आषाढी एखादशी आहे ना त्या दिवशी मग ते त खेडेगावातून जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थ्यांनी कमप्लीट केली अस असं आठ साडे एकादशी मु आम्हाला येता येत नाही रस्ते पॅक असतात त्यामुळे तारीख चेंज करा मग आता सहा सप्टेंबरला येत जावे
कॉलेजमध्ये एखकादवशी तर नासतील की फंक्शन तुमच्या काय नाही
आमच्या कॉलेजमध्येध्ये एकादशी याला काही नसते गौरी गणपतीत असते
हा हा हा विरुच्या विरुच्या शाळेत असेल
ह मुलांच्या शाळेत असते
हम्
त्यांच्या शायेत असते मागच्या वर्षी गेलेला विठ्ठल बनून या वर्षी बघू काय सांगतात आता बघू या वर्षी परवा कलर डे झाला प कलर डे
ह्या व्हाय
हा
म्हणे शुवराज शिका पण बेक्सला चालल्यात
हा हा कुठं राातलंय क्लासला आता कसला
ते छकोलीच्या दधराच दुरर मैत्रीिणी वाटत तीघी त्या नाही क्लास. मग आब्या कसला आब्याकस चालू आहे त्यांचं आता काल शनिवार एवार असत. तेवता शनिवार दुपारी असते
हा
आणि रविवार कादा सकाळी असतेवरता क्लास.
हम् हम्.
आता दोन महिने नंतर बहुतेक गोव्याला ते यायवटतं परीक्षा
परीक्षा असतात परगावीच असतात त्यांच्या स्टेट बोर्ड लाच असतात परीक्षा
हो गोव्या लागून सांगितली बा. बघूया म्हटले आईलाच घेऊन जाणार माझ पोर मला घेऊन जातो म्हणत.
हा हा आणि य मग त्याची फी किती आहे हो.
किती तीन का साडेतीीन हजार वाटतं मग तिचे तर दीपकची मैत्रिण असल्यामूळ त का होत तीन हजार काय ते घेते वाटतं साडेतीन होते.
ती तीन तीन हजार दोघांचे घेतले तीन महिन्याच क्लासावरती कोर्स आहे.
तीन महिन्याचा नाही त्याच्यातून पण काय विद्यार्थी बरेच पुुढे जातात त्याच्यातून पण
होय आणि हचा पण आता आय एम यनरला पण बसणार आहे ना री आता का आय एम यनर मध्ये काय आता सातवीला जर नंबर आला तर बहूतेक मग म्हणजे पोलीस भरतीला हला कधी काय तर फ्री होते काय म्हणजे कुठल्या बी नोकरीला फ्री होते असं म्हणलं ते
होय.
सातवी आठवीला नंबरला साराने सांगितल होत.
हा.
ह. सातवीला आठवीला जर नंबर आला हच्यामध्ये आय मनर मध्ये
हा.
तर पुढं कुठल्या पण नोकरीसाठी म्हणजे तुम्हाला फ्री होणार असं म्हणालं म्हने. त्याचा काय तर उपयोग होणार म्हणून मग ह्या वर्षी केंद्रात आलते ना ति सगळी
केंद्रात आलेली.
हो त तिसरा आल्या क्रमांक करवग
हो.
आता म्हण मोठ म शिल्डस घेऊन ये मोठं मेडल घेऊन ये म्हण ते हे काय गुन नाही मध्ये लय हुशार आहे सगळ्या खेळातत. प्रत्ये वर्षी आता क्रीडा महोत्सला तिच्या जवळ सहा सात मेडल असतात.
होय सगळ्यातच हुशार आहे म्हणा त मग तसच पाहिजे आता मुली आणि धाडशी पाहिजेत मेन म्हणजे तर उपयोग आहे ना पोरी मी नाही तू नाही मला नको. हा.
होय शाळेत पण तिसरा नंबर आलाय जा आणि आई मी मध्ये दुसरा आला अर्थ दुसरा तिसरा आला.
हा हा.
शाळेत दुसरा आला.
तर आम्ही कशात आला हो क्रीडा महोत्सव मध्ये जवळजवळ सहा का सात मेडल आणली
हा.
अ त कास्य मेडल गोल्ड मेडल दोन्तं कास्य मेडल ह आणि सिल्वर असे म आणि एक ट्रॉफी आणडी हम् शिक्या म्हणते दिदीला सगळं देते दिदीच आणत्या सगळं प्रत्येक वेळा मेडल आणि मला कायच येत नाही तू घेत नाहीच म्हटलं भाग अ घेतलं तरी पण येतच नाही का करू म्हणते त
हाहाहा.
मग आता मग ते अब मध्ये घेणार आहे मी म्हटला भाग आणि घेऊन येणार आहे
हम्.
काल आलं मग ते अग आई तसं नाही ग जर अबॅकस मध्ये जर अ अबॅकस मध्ये भाग घेतलो तरी पण मॅडल तर देतातच ग
हम.
मग ते शिल्ड नाही मिळणार मग ते ट्रॉफी नाही मिळणार खर मेडल तरच देतातच ग मग ते मला.
होय काय
खरं घेऊन येणार
मग आता तुम्ही घेऊन जाणार का त्यांना
बघू आता म्हणायला अजून दोन महिन्याना वाटतं अ दोन सप्टेंबर जुलै ना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काहीतरी आहे बहुतेक.
एक घणता
हं काल मॅडम सांगितलं म्हणे
हम्
दोन महिन तर हाय बाबा आणि गोवल झाला लागणार
इथ आमचा इथं पण एक मुलगा होता बा त्याचा पण का नाही कशात तरी नंबर आलेला त्याचा. त्यांच्या घरच्यांनी केवढं मोठं सेलिब्रेशन केलं पहिला नंबर आला त्याचा अबॅकस मध्ये म्हणजे त्याची मम्मी अबॅकस च्या मुलांना शिकवते टीचर आहेत या अबकसच्या मुलांची हा पहिला हा
तरी पण तो काय पाच मिनिटात दीडशे का दोनशे काय तर पंत कर हे के सोडवला वाटतं
हो.
हम्म. हाय हुशार आहे तेच मॅडम म्हणाली होति एवढं हुशार कसकाय घातलायस आ अंद प्रॅक्टिस होत्या ट्रेंड होत्या मधली
बघाय जातं पुढं कसं कसं काय काय करत्यात. शवराचे स्वप्न मोठे मोठे आहेत. ते साऊथ कोरियाला जाणार म्हणत्या.
बघितलं म्हणजे पुढचं नियोजन आपण केलं सगळं तर ते त कुठ तिच्या खालच्या स्टेपला येते ना त्यामुळे बघताना स्वप्न करायच आपण म्हणतोय बघता पाया हातरून बघून पाय पसरवा म्हणून
नाही आणि तिचं कसं ती प्रत्येकाात हुशार आहे ग त्यामुळे त्या पुढं जात्या
हो
त्याचं व्यवहार ज्ञान पण आहे तिला जवळव तिसऱ्या ला असल्या पण दुकानात बसय तो तर सगळ्या चछकुली पै जास्त हे असते फास्ट व्यवहार कोण दुकान तरा सांभत त्या आता सकाळी नऊ दहा वाजे पण साडे नऊ पण बसत्या तिथन शाळेला जात्या आणि कसले कसले क्लास असत्यात काय काय असते वरत शाळेत नाही तसहा वाजता साडे पाच स सगळ्या गैते वाटतं आणि त्या ड्रेस चेंज करताय आण जाऊन बसत्यात दुकानात.
हो.
मग साडेआठ नऊ
कराट पण खेळते ना ती
हो कराटेमध्येध्ये इथ पर्व शिकवत होत तिथलं म्हणजे भागातच होत त्यांच्या त्या दहा बारा मुली होती अर्थ मग लग्न झाल्या सोडला असते ना ते माता म्हले आणि जाणार आहे म्हणून बघूया आता
आता माझी पण एक स्टुडंट आहे काय ती लाट लाटी भाला
हा.
ते तलवार बाजीतील सगळं तेथे शिकवत्या. म ला
ते मी सहावी का सातवी नंतर का ते शिकवतात मनबई
तसं ते नाही सगळ्यांना शिकवत तसं ते नाही. आता ती मला म्हटली तुमच्या जर का गल्लीत जर का म्हणजे एक दहा बारा जरी मुलं झाली. तरी आम्ही तुमच्या इथे येऊन शिकवतो असं म्हटली पण आमच्या इथे आता आमची प लहान नाहीत. फी तीनशे रुपय महिन्याला तीनशे. हा.
म्हणे काय काय तलवार भाजनी लाटठी लाटठी विकार शकना काय
ला.
सांगाय पाहिजे चकुल तस्त तिच्या मैत्रिणीत होतील तयार सोड. सांगा पाहिजे. तेवढं का दहा बारा तर होणार नाही पाच सहा पुूरी तरी होत करेल तिं
ह. मग आमच्या इथं पण मी तसंच म्हणल ते सगळ्यांनी मिळून घ्यायचे म्हणून पण आमच्या इथे पण कोण तयार होणार नाही. ते एका ठिकाणी घेतलं तर मग बर होते नाही.
ग आणि इिकडे येऊन करायसारखं होणार नाही ग लांब आहे ना ते
होय आणि ती मुलगी जी शिकवणार आहे ती पण तंदूरचे काहीतरी तेून हा. चालते चू काय मग हो नाही कलाय तर परतयार करते
हां
हम्